हॅलो
हा जेवलासा का ग अक्की
जेवलो बघ वा तुझ
माझं पण आत्ताच आवरलं बघा जेवलो भांडी तेन काढलं आवरले बघा आता
हा हा बा पोर तेन झोपलीत
हं नही आहेत बघा अजून झोपणार येत अजून
आ हा काय करायचं आणि काय आता ल उन्हाळच्या सुट्टीत कुठं फिरायला तेण गेलता
हो गेलेला बघा शेगाव ला गेलत.
होय.
होय ते गजानन महाराजांचं मठ हाय नय छान
हा हा हो आम्ही काय अजून माझं झालं घडलं नाही ते
होय हो एकदा गेला कनी परत जास तिला बघा एवढं छान हाय तिथं
छान हाय बघायला.
होय आमच्या मामाच्या मुलग्याच नवस होतं म ते आम्ही ते माम मामाला घेऊन गेलेला ना तेच नवस पूर्ण करायला.
हा हा
हो लई छान आहे ते बघायला तेनी म्हणजे तिथं गजानन महाराजां चं ते पूर्ण मठ आहे बघा ते असे एकदम स्वच्छता तेन अस तुम्हाला एक अस काडी पडलेला दिसणार नाय का एक मातीचा अस कोण दिस आणि एवढी स्वच्छताय तिथं
स्वच्छता हाय.
होय होय भरपूर स्वच्छता हा आणि तिथं सांगतात की ते गजानन महाराज त्यांनी ते हे ओढत होती न्या तिथि नी ते असं चिलीम तेण असतंय बघा.
त होय.
हा मग ते त्यांनी जेव्हा ते पेटवलेलेत बघा ते धुवून ते ते ते अजून तिथ तेवत हाय ठेवलत तिन बघायला ते
ते मा गजाजन महाराज ओढत होत ते चिलिम तेच.
होय होय ते त्याची आगा हाय तिथं तसंच हाय ते तिथं सांगतात नाही. तिने बघायला गेल्यावर त्याच दर्शनासाठी रांगेतन हुभारत गेल. होय होय तसच आहे तिथं. त्याच्या आत काचेत. होय होय आत अस त्याला काचेतं अस घालून ठेवल्यात.
हा हा हा.
ह मग ते कसं अस दर्शनाला रांगेत उभारलं की मग तिथं दाखवतात ते. हे हाय असं माहिती तेन् देतात तिथं, लई छान स्वच्छता. तान् प्रत्येक ठिकाणी असं तुम्ही रांगेत थांबला कि असं म्हणजे लई तुम्हाला काय त्रास व्हायल, हे केल असं लगेच तिथले म्हणजे जे संस्थेतले लोक आहेत पण ती लगे असं एकदम आदरानें बोलवतात. माऊली काय करलाय? माऊली पाणी पाहिजे का? असं प्रत्येक ठिकाणी जागोजागी थोड्या थोड्या अंतरावर पाणी तेन आहे तिथे प्यायला. एवढी शिस्त आहे. तिथं मंदिर मध्ये होय होय. मग सकाळी पहाटेच्या आरती असतीय. पहाटेची आरती असती. संध्याकाळी आरती असती तिथं परत संध्याकाळी हरिपाठचा कार्यक्रम असतोय. तिथं
हा
लय छान असते तिथं परत पालखी असतीय संध्याकाळी महाराजांची आणि अ महा म्हणजे प्रसादाचं पण सगळं सोय आहे. तिथ म्हणजे सकाळी नाश्ता असतो. मंदिरमध्ये त्या मंदिर मध्ये नाश्ता, मग दु जेवण असतं आणि जेवणाची तर एवढी छान
हा आणि सारखं पकवान कोण पण गेलत की शेवगा सारखं असं म्हणजे भरपूर भरपूर म्हणजे स्वच्छता लय आहे तिथं
होय, होय स्वच्छता म्हणजे काय विचार, प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक पावलाला त्यांच्या संस्थेची माणसं आहे तिथं माऊली माऊली अस करत असतात ते आणि असं व्यवस्थित रांगेतन तेन पाठवायचं. आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांची जेवणाची सोय लय भारी आहे. असं ते भांडीतेन धुण्यासाठी मशीन आहेत. त्यांच्या तिथ अस एक पेला घेतलेला परत अस ती वापरत नाहीत. तिथ ठेवत नाही त्या टेबलवर जेवलेल्या सगळं परत ससळ स्वच्छ करूनच ताट आणि होय होय आणि प्रत्येक ला असं दोघांच्या मध्ये दोघांच्या मध्ये असं मिठाची अस बाट एक असं बाटली ठेवलेली आहे. आपल्याला पाहिजे असलं तर ते घ्यायचं, परत ते महाराजांना अजून झुणका भाकरी आवडत होती म्हणुन तिथ झुणका दररोज असतोय. तिथ हिरवी मिरची घातलेली. हो लाडू असतोय. गोड जेवण म्हणुन परत जर तुमचा उपवास असला तर तिथं उपवासाच पण मिळतय.
मिळतय.
होय होय एवढी छान सोय करून ठेवलीया तिथं आणि त्यांच्या काळात महाराज होते. तेव्हापासूनच ते विहीर आहे तिथ अजून त्या विहिरीचच पूर्ण तिथं गावाला पाणी मिळते. त्या विहिरीचच होय होय त्याच आणि त्या विहिरीला आधी उघड म्हणजे अस ओपन होत वाटतं ते आता तिथं त्याच्यावरनच बांधकाम करून ते पूर्ण ते मठ ते महाराजांचं मंदिर आहे ते असं बांधलं त्याच्यावर वरन
हा, हा, हा
हं
म्हणजे ते म्हणजे ते ते कथेत कथेत कसं हो तसच सगळं तिथ
हा होय होय सगळं सेम तिथ तसच आहे. त्यांची सिरीयल पण लागत होती की सन मराठी म्हणून चॅनेल आहे त्याच्यावर लागत होते हा होय आणि त्यांच्या आता आषाढी वारी ची म्हणजे पालख्या तेन चालू आहेत की दिंडीच्या आता तिथं त्याचं अ गजानन महाराजांची पण पालखी पंढरपूरला जात्या.
हा हा हा गंजानन महाराजांची पालखी
होय होय गजानन महाराजांची पालखी जात्यात. तिथं पण आणि तिथं असं बघण्यासारखं छान आहे त असं तिथल्या आधीच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यातलंच अजून त्या औदुंबरच झाड ते हाय.
हा
ते पालखी तेन संध्याकाळी बघायला लई छान असतय तिथं.
हा हा हा
पाच दिवस राहिलेलं तिथं. भहेर अस सगळं दुकान तेन हायेत. होय होय चार पाच दिवस होतं पण आम्ही गेलतो तेव्हा कणी - होय होय त्यांच भक्तीनिवास म्हणून आहेत. पूर्ण मोफत म्हणजे असं भक्ती निवास म्हणजे एकदम अस अ- स्वस्त मध्ये असं तिने राहायला देतात आपल्याला एका खोलीला दोनशे रुपये. असं एवढंसच भाड आहे. तुम्ही किती जण पण राहावा, त्या खोलीत तिन काहीच विचारत नाहीत. आणि तिथं सुद्धा प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय गार पाणी साधं पाणी परत आांघोळीला गरम पाणी, गार पाणी आपल्याला जे पाहिजे ते. आणि बेडच्या पण सुविधा आहेत आणि अस खाली झोपायला लागत नाही अस. बेड वगैरे सग - गळ हाय तिथ आणि आनंदसागर म्हणून हा. इथंच बघायला ते लयी छान छान असती तर, पाचशे काय साडे पाचशे एकर- हाय बघायला तस असं ते. कणेरी मठ बघितला काय? कणेरी मठ सगळ तिथ बघायला आणि त्यांच्या त्या भक्ती निवास त भक्तीनिवास मधन तिथं त्या आनंदसागरला जायला मोफत बसची सेवा ठेवलाय तिने
अ हा. ते अ -निवास बघायला. ते आनंद
नाही आनंद, हा आनंद सागर म्हणून आहे तेि अस बघण्यासाठी. ते लई छान आहे.
हा हा.
आणि तिथं कनी आम्ही रेल्वेने गेलेलो. रेल्वे बुक केलंत रेल्वेने गेलेलो. आम्ही - तर रेल्वेच्या म्हणजे स्टेशन वर उतरलं की नाही, तिथनं पण त्यांच्या भक्तीनिवास पर्यंत यायला बस च्या सुविधा मोफतच आहेत.
हा हा म्हणज चांगलं सोय ठेवल्यात किं बा-
होय होय चांगली सोय आणि ज्यांना महाप्रसादला जायच किंवा त्या वेळेत आली नसली त्यांच्या भक्तीनि वासमध्ये पण म्हणजे जेवणाची सोय हाय. पण तिथं पण कसं म्हणजे संस्थेला मदत होते म्हणून साठ रुपये ताट अस वगैरे देतात. सगळ लोणच्या पर्यंत सगळ पुरवतात तिने. होय होय आणि चांग
चांगली आहे त्यांची. येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या साठी सेवा चांगली.
होय होय आणि आता लई पण गर्दी पण चा नाही ते. आनंदसागर मध्ये ते लॉकडाऊन झाल्यानंतर सगळं बदल केलात त्याच्यात सगळं नवीन केलात बघ. बघण्यासारखं आणि जरा त्याच्यामुळे आता लई गर्दी आहे तिथं आणि ते सिरियल आलं तर ना त्यांचे त्याच्यामुळे लई गर्दी आहे तिथं. होय. छान आहे. प्रत्येकाने आपण अस - समजा देणगी वगैरे दिल की तिथ. तर त्यांच्या- ते गजानन महाराजांच्या संस्थेतली लोकं असं एक छोटस प्रसादचं पाकिट - महाराजांची छान अस फोटो देतात. ते फोटोला छान आहे अस- थ्रीडी मध्ये आहे. असं कलर बदलतात त्या फोटोच, म्हणजे आम्ही हे केलेलं न- आमच्या मामाला आम्हाला ते सगळ्यांना दिलेली अस-
दिलेल. हा ह.
परत विठ्ठलाची मू म्हणजे एक मंदिर आहे. आणि ज्यांना दर्शनला आत प्रवेश मिळत नाही म्हणजे त्या टायमिंगमध्येआपण- क त्या मंदिरात त्यांच्या गाभाऱ्यापर्यन्त दर्शना- ज्यांना मिळत नाही त्यांना बाहेरच एल ई डी टीव्ही लावले. तिथनं दर्शन घ्यायचं. तिथंच थांबून आरती वगैरे सगळं करायचं.
करायचं हा.
हं छान-
जे सुख सोयी व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना भक्तांना तसच निराश नाही पाठवणार.
वाटत नाही ो छान आणि कस रांगेत उभारलं बाळ वगैरे रडायलं लहान असले तर परच ते हिरकणी म्हणून एक ं तिने छोट छोट असं हे उभा केल्या तिथं म्हणजे ज्यांना स्नपान करायंय तिनी तिथं जाऊन बाळाला दूध वगैरे पाजवायला त्याची पण सोय केला तिने होय होय सगळ सोय हथ
हा छान वाटलं बघेच तिकडें जाऊन आल्यासारखं वाट
होय नक्की जा आणि भरपूर आहे तिथं नागझरी म्हणून गाव आहे तिथ तर ते महाराजांची पालिकी असत्या आता सांगितलं ना पालखी जात त नागझरी म्हणून तय जवळ तिथन पाल की जात्या महाराजांची तिथं पण छान आहे असं ते पाण्याचं कुंड वगैरे आहे त्यासाठी पाणी आहे साठलेलं तें हाय आणि शेगावमध्ये तस ते बंगण्यासारखं अस छोट छोट छोट मंदिर ल आहेत ते वाडा वगैरे आहेत ते गजानन महाराज छत्तीस वर्ष हा जु पर ते महाराष्ट्र तेतीस वर्ष एका ठिकाणी राहिलेली ते ठिकाण तिथं सगळं बघायला हा महाराज ज्या झाडाखाली बसत होती तर पिंपळाचे ते झाड ते ना अजून तिथं आहेय तसंच बघायला होय होय आणि परत ते महाराजांच्या घर आहे तिंथ असं छान मूर्ती वगैरे आहे तिथ म्हणजे तिन कसं बसवतो तिथे ते असंा लेलं आहे तिथं बर
हो जाऊन जाऊन येतो नक्की जाऊन येतोकामाला एवढंच छान सांगितलीस बरं वाटलं बघ मला जाऊन आल्यासारखं वाटलं एवढं तुझ म्हणजे ते ऐकून जस आहे तसं तू मला म्हणजे असं अ तसं सांगितलीच वगैरे छान वाटलं ऐकू नका
हा आज नक्की जाऊन या तुम पण आणि काय नाही वगर हा चालते चालते ठेव काय मग सांगा मग जाऊन आल्यानंतर
बरं बरं सांगत क हा आ हा